हॅलो
हॅलो हां बोल रे
हा बोला.
हा काय म्हणतो अजून
काय नाही बस चाललंय कामाले आले का मिस्त्री? मिस्त्री आले?
अरे नाही ना कुठं आले? ते फरश्या आणून पडलेलं आहे. काय नुसता डोक्याला ताप आहे त्याच्यावर इतके कुत्रे बसून राहिलेका बस नसत वैताग येऊन गेला नसता.
पाऊस बिऊस नाही काय?
नाही रे काहीच नाही, काल दोन दिवस झालं नुसतं भुरभुर- भुरभूर लावलं दोन दिवस. भेज पाऊस पडला आज तर पाऊसच नाही ऊन पडलेले तुमच्याकडे आहे का तिकडे पाऊस?
मग आज थोडं ऊन पडलं. हो.
हा -हा ऊनच पडलेलं आहे. इथे भरून आलेलं आहे ऊन पडलेलं आहे. काय म्हणतो आणि ना घरी आहे का तू आज?
नाही ग बाई गॅरेजला आहे घरी काय करणार आहे?
मग पोरग बिरगा लावलाय का आता हाता खाली?
हो-हो
कोणता?
आहे ते हा त्यांचा पोरगा आहे. म त तर पहिला एक होता तो एक
हा काय महिना?
नाही, आलं तसं इन टाकायचं.
हा का, हा का? नाही आलं तर मग? हो का माम तस बोली केलेली का?
नाही, काही तसं आपल्या काम केलं काय, देऊन टाकायचं तीन-चार. पासे मोठं काम झाल्यावर. नंबर नाही त्याच्यावर ते एकोणीस अथेन्सी. एकोणावीस अठ्ठेचाळीस एकोवीस अठ्ठ्यांशी. एकोवीस अठ्ठवीस. हम्.
हम्म. मग तुझं रे काम तुझं.
माझं काम आता ते म्हणतंय, दोन-चार दिवस थांबा. ते मागचे हे चालू केलेले आहेत, त्यांचे डॉक्टर. तुळजा
हा.
तो आला का मग? अटिकडचं झालं का मग? तुमचं करून द्या, ठीक आहे.
पालखी किती दिवस द्यायची आहे? पूर्ण आठवडा?
हा नाहीरे हे आहे.
हम. मग तुझं चालू करणार आहे का? मग तुझं सीमिट-बिमिट आणलेलं असेल मटर.
नाही, नाही, तेच बंद पडलेलं.
हा का, आमच्यासारखी आमची भियकच पडलेली आहे. सगळं आणून पडलेलं, स्टाईल-बिल पण तू येईल तेव्हा. रोज वाट पाहिली, पंधरा दिवस होऊन गेले. महिना होत आला, येतो-येतो करून करून. असं कंटाळलाय ना आता, नको नको झालंय. सामान सांभाळायचं वैताकालय आता. हम्म, मग काय म्हणे रे? येतोय का तो?
राहता ते काय नाही, तेच चालू. ते चालतं हा, तो तेच ना.
हा.
मला बो असतो म आपण सांगून दिलं मग डोकं लात हो बापाशी. मग म्हणे, तुम्ही माझी बदनामी करता आणि असं तसं. ह म्ह आणि मी ना, तुम्ही काय काय बोलतात ना, म्हणे आप्पाला बी म्हटलं, मी सगळं सांगून देईन, म्हणे तुमचं बी नाव म्हणे.
हा का, बैग पडण्यालाचं काम करूयला का?
हा, तर मग म्हटलं, मग ज्या सांगून दे, म्हणे.
हा.
हं, तुम्ही म्हणे तुमच्या भावाला बोलतात ना, म्हणे, तुम्ही काय काय बोलतात मी सगळं सांगूदीन मनलं. म्हणजे ना, सांगून दे म्हणले.
हा. धमकी देऊ राहिलाय का हं?
म्हणजे राहुंडे. नाही माहित. म्हणे, एवढं-एवढं सांगता म्हण मला, एवढं बोलता म्हणे, पण असं कधी बोलले का म्हणे? की अक्षय, एक काम कर, ये मायकडे. आ मी तुला देतो कुठेतरी जॉब लावून देतो, असं तसं. हा, तोंडातन एक शब्द निघला नाही, म्हणे तुमच्या भावाच्या हा. तेव्हा अजून
म्हणे कि, जाणार म्हणे तो सुधीर बोलतो जा न त्याच्याकडे, जा ना म्हण त्याच्या अजून ते भावाकडे सांगता म्हणजे की, त्याच्या अं ते याला आप्पाला आप्पा ते सांगणार का काय?
हा, का?
हा.
म्हणजे तुझ्याकडे चिटको राहायला तो.
हा, माझ्याकडे चिटकू राहयला तो.
हम्म.
म्हटलं काय अडचण नाही, आपण तर तयारचे आपण नाही म्हणतो ना
स्वतःच्या घरी नाही म्हणतो आणि त्यांना बरोबर सांगू राहिलाय.
हा, मग त्याच्या कुठे चालेना आले ना आता, त्यांना कोण त्याला माहिती आहे, आपलं पोर पोराशीवाय पोरगं जे आपल्याला ठेव
चालू आहे का त्यांच?
कोण, कोण आहे? काम चालू आहे का?
हा, चालू आहे काम.
हा का. काय म्हणता अजून?
चालू त्याचा.
हे आपल्या वालीत आली ती, दोन दिवस, तीन दिव, आठ दिवस
विचारलं का मी आप्पाला. नाही म्हणतो तो तर मग?
माहीत नाही म्हणे, मला माहिती म्हणे.
ह त्यानी तर सगळीकडे बोंब पसरवली, काहीही त्यानी त बोंब पसरवली, सगळीकडे त्यानी तर बोंब पसरवली, तात्याला सांगितलं मग खोटं बोलणार आहे का?
तेच बोलाव म्हटलं. तात्यानं तुमचं नाव सांगितलं मला.
होय, हा.
नाही रे म्हणे, मला काय माहिती नाही म्हणे, मी मी कसं सांगणार.
मग?
म्हणे येवलेला गेलेला आप्पा, त म्हणे नाही म्हणे मला नाही माहिती म्हणे.
हम्म.
आस सांगत होता तो.
हा, का.
मला नाही माहिती केव्हा आले.
आता पौर्णिमेच्या दिवशी नाही का. स्नेहाच डोहाळ जेऊन झाल. स्नेहाचा डोहाळ जेवन केल. आम्हाला बोलवलच नाही. हा आम्हाला बोलवलंच नाही. मला सांगितलं पण नाही मला रात्री बारा वाजता समजलं.
म.
त्या मग सगळे व्यव त्यांच्या घरचे पोरी बिरी सगळे होते. आप ल्यालाच बोलवलो. आपल्यालाच नाही बोलवलो तुला नाही मला नाही. परत राधिकाला नाही. परत तिकडे फ्लॅट वर नाही त्यांना,
आ.
त्यांना पण नाही. ना आपल्याला पण नाही. कोणालाच नाही बोलवलच नाही. हा म्हणजे हेनी नाही केलं. तिच्या मैत्रिणींनी, सुनीताबाईनी अं आपली आत्याबाइनी यांनी सगळ्यांनी मिळून केलं. पण आपल्याला बोलवलच नाही. कोणालाच नाही बोलवल. हा मग तेच ना. मग तेच म्हटलं काही झालं बीलं ना. काही बारस बिरस बारस बिरस असलं ना. तर मी पण नाही जाणार. बघ आता, फोन येऊदे. मग आम्ही जाणारच नाही. नाही जाणार आहे बघ तू आता. सांगून दिल बरं नाही. तब्येत बरी नाही सांगून देईल.
हम्म.
म्हणजे असं काही नॉनव्हेज वगैरे खायचं असल मग आपल्याला फोन करतात. आणि असे कार्यक्रम राहतात तर त्यांचे त्यांचे हे करतात. त्या अबा अबा अ ब सुनला सुद्धा सुट्टी काढायला लावली. आपल्या बाईनी काकूबाईनी सुट्टी काढाय लावली. तिची सून, मीनाबाईची सून, सगळ सुना होत्या तिच्या मैत्रिणी तेथून मनमाडून गेली. पण मनमाडून दिसून गेलीत पण आपल्याला कोणालाच माहित नाही. चल इथून गेली. तर आपल्याला माहितच नाही कुठं गेली तर, कसे भांडते बघ. आपल्याला सांगत नाही ना. आपल्याकडे काय खायच असला का बरोबर फोन करता. म्हटलं आता नाही आठवण आली का तिची फ्लॅटवाल्यांची आठवण नाही आली.
नाही. ते पहिला खोलतात ते माहीत नाही तुला हा.
भांडते होय बाई. आत्याबाई ला भांडते म्हटलं आपली.
नाही लक्षात ठेवायंच. जाऊ दे. मरू दे. दे करू दे काय काय करायचे करा म्हणा.
मी बी आता जाणार नाही. आता येऊदे ना काही असलं का. त्यांना चार चार वेळेस फोन करा. काही जेवण बिवन असल्या का. नॉनव्हेज त्यांना फोन करा. त्यांना सांगा. या जेवायला या जेवायला. तू बी आता फोनच नको करू काही असलं तर,
नाही का मी नाही बोलवत त्यांना
त्याला बोलूच नको आता याच्या पुढं.
हम्म.
हम्म. काय म्हणतो आणि काय गेले पोर शाळेत आज? हा आज रविवारय वाटत ना हा रविवारे घरी असाल. राधिका पण सुट्टीवर आहे का?
नाही नाही काही तीच चालूय ना ते इथे गावात ते आता ते मतदानाच घालून दिलं त्यांच्या मागे.
मतदानाचं काय?
हे नवीन मतदान यादीत आता नाव नोंदणी आणून करून दिले म्हणायचं ते
हा का ते चालूये का?
ते चालू आहे ना.
हम्म ते कामं चालू असल मग फिरायची कामं असल.
हम्म ब ग याय नसलं आता.
हां म
काय पट्टी हां.
हम् काय म्हणतोय?
काय नाही. ना
कामं चालू आहे का?
हा काम चालूये.
हा का.
हा.
मला वाटलं बंद झालंय का काय तुझे काम म्हटलं.
नाही ना हाय साईड वर जायचंय मला.
ह तिथं जांभळी येत असल का रे खूप?
हां
जांभळी येत असेल म्हटलं तुझ्याकडे खूप.
येता मिळणार कुणाला बघू साईड वर हम्म आणले होते यावेेळेस नाही आणले मागच्या वेळेस आणले होते मी.
हां.
असं
साईड वर म्हणजे तिथे काही शेत आहे का त्यांचे ते तोडून देता का तू आणतो तोडून?
नाही नाही ते सोडून देतात सांगितलं का.
हा का हा भरपूर असल हय ना आ
पण भरपूर होते या वर्षी तर किती साडे पडलेले ते जांभळाचे.
यावेळेस खूप होते खूप असं म्हणजे हे झालेलं होतं जांभळ सडक पडलेलं होत. खूप आलेले होते. मला आठवण आलीस म्हटलं याच्याकड खूप आलेले असेल म्हटलं आता हा जात असेल साईड व तर.
हम्म हा आणले होते घरी घरी आणले. हं कोणी खाल्ले नाही तसेच पडून राहिले खराब होऊन जाते सर्वे
काय रे आम्हाला इथं भेटत नाही आणि तुम्हाला आवडत नाही अशी गत हाई पोरांना खाऊ घालायला पाहिला उलट पोरांना माहितीए का?
सांगतो मी पण काय आहे ते ऐकायला पाहिजेल ना?
अरे ते पोटातलं काय असेल ना ते सगळ निघून जातं म्हणं ते वर्षातून एकदा का होईना जेवढ भेटल तेवढ खायचे अस
हो केसं बिस गेलेले पोटात ते सगळं निघून जात.
हा तेच ना खायला पायेल ना पोरांनी हम्म.
ह भेटता आंबीही भेटता कैऱ्या होत्या किती आणलेल्या मस मोठ्या.
हो का.
हम्म नाही-नाही. म काय मा तो साडू आला तर तो घेऊन गेला त्याच्यानंतर लोणचं केलं.
केलं का लोणचं?
हा केलं.
किती शंभर कैऱ्याच की पन्नास?
आहे दोन तीन किलोच आहे.
हा का आम्ही त केलंच नाही एवढ्यात त्याला काय ते भेटले त ब खूप भेटलं तर ठीक ह.
हम्म.
भेटल्या तर ठीक बघू काय लोणच बघू गोड केलेले आहे का?
हा गोळी टाकाचे गोडची मला गोडज आवडतात.
हा मु घेऊन जाईल आली का.
हम्म.
आली काय घेऊन जाईल थोडसं. पोरींना आवडत गोड यांना पोरीना. ह काय म्हणतो अजून.
काही नाही बस चालय.
काम चालूय आहे का?
हा.
मग कधी येणार आहे तो एवढं ह्या पंधरा दिवसात येणार आहे का ते सगळेच येणारे बरोबर.
अकरा मिनिट झाले पाहाय.
झालं ठीक ये हो चाल हो.